हॅलो हा बोला की.
हा आवाज येतोय.
हा येतोय आवाज. मला विचारायचं होतं. हॅलो.
म्हणजे नुकसानत का मी हाऊस वाईफचे.
बर हा.
वजन वाढत माझ, त्यासाठी त्या वयामाच्या वगैरे माहिती सांगू शकता का तुम्ही?
बर ठीकाय थोडस आपल्या खाण्यामध्ये डायटमधनच थोडस जात असत. डायट तर थोड त्या ह.
बर.
हा. खाण्यामध्ये थोडंस मग तुम्ही खाण्यामध्ये हा थोडेसे बदल केलं तर थोडस हे होऊ शकते आता किती? किती वजन आहे?
हम्.
तरी अंदाजे
किती आहे? सत्तावन म्हणजे एवढं कुठं वजण आहे मग?
मला वाटतेय.
हा तेच की नाही नाही मग उंची किती आहे?
उंची माझी थोडी कमीचाय. पाच फुट अस
बरं मग त्या उंचीच्या मानानं हा वजन जास्त असं वाटतय.
हा हा मग करेक्ट असच असच प्रॉब्लेम
बरं हा.
ह.
ओके् पहिली गोष्ट तर वजन कमी करायचंय म्हणून खाण्या खाणं अ थांबवायचं असं काही करायचं नईय पहिल्या आपल्याला
उपवास नाय करायचे.
हा उपवास नई करायचं खाणपिन व्यवस्थितच ठेवायचं त्याच्या मध्ये फक्त ऍडिशनल थोड्याश्या गोष्टी ठेवायला लागतात एवढच हॅलो हा कोशिंबीरचा जास्त वापर करायचा. बीट कोशिंबीर गाजर अशा गोष्टी जास्त खाल्ल्या पाहिजेत. तुम्ही जर दोन चपाती खात असला तर एक चपाती फक्त खाऊन कोशिंबीरचा जास्त वापर करायला पाहिजे खाण्यामध्ये अं जस कामतात त्याला फक्त अ अ रोजच्या रुटीन मध्ये थोडस काय म्हणतात त्याला मला शब्द आठवत नाहीये फायबर फायबर जास्त खाल्लं पाहिजे.
आता ते आता आम्हाला कस समजणार कशात फायबरय आणि कशात? काय
अ जसं कच्ची कच्च्या हे असतात कणी फळं म्हणा किंवा हे जर कोशिंबीर चे पदार्थ आता काकडी कांदा टो टोमॅटो हा ह्याच्यामध्ये फायबर जास्त असतो आणि ते कच्च खातो ना आपण त्याच्यामुळे पाचनशक्ती पण चांगली होत्या आपली रोज काकडीच सेवन केलं पाहिजे काकडी जास्त खाल्ल्यान फायदा भरतो बहत असते शरीरातलं पाण्याची आता एल नी नो च तर हे आहेच उष्णता पण होतय तर काकडी सेवन रोज कारण वातावरण पण कडक आहे हा जास्ताय दही काकडीचे जेवणामध्ये असायला पाहिजे नॉनव्हेज थोडस कमी केलं तर चालल व्हेजिटेरियनच असाल तर फक्त ह्या गोष्टी जास्त खाल्ल पाहिजे
आमच्या घरी नॉनव्हेज पण बनते
हा ह आता आहेय चालतेसं काय आपण का दररोजच खात नाही आठवड्यातुून एकदा दोनदा असलं तरी हा एकदा दोनदा असल तरी चाल चाल पाहिजे त बघायला गे तर कारण फक्त सगळ जात नाही आपल्या शरी भाज्याश आल्या त्यामुळेड पाहिजे तेढ मिळत नाही भा मध डॉनवज खायलाजेण वज अस नन वज अस टमॅटो का काकडी गाजर हे पाहिजेलच जेवणामध्ये रोज खाल्लच पाहिजे ह हा होय फळपंत थोडंसं एका दुसरं फळ कोण गेलं पाहिजे बाकी हा रोजच्या जेवणामधन तेवढंचयला लाग पाहिजेलच मुसळी वगैरे घेऊ शकत अस असल तर मुसळी पण तुम्ही खऊ शकता हचे अ अ ह्याच्या हे अ मुसळी माहत नाही का तुम्हाला अ हा मुसळी कसा मिते काय त्याच्यामध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट जास्त असतात मुसळीमध्ये अ एक नट्स मध्ये येत आणि फ्रूट्स मध्ये अ जस हे ओट्स असतात ना ओटला डीमार्ट मध्ये वगैरे मिळून जात मुस्लिम म्हणून अस मिळत नेकलेस अस परत तर टाटाचं पण आहे योगाबारचं पण आहे भरपूर आहेत म्हणजे भरपूर कंपन्यां मोस्ली आता ज जर थोडं होत असेल तर मग ते थोडं काही नाही फक्त एका वाट ते दुध किऊन दुधात डायरेक्ट घातलं तरी चालतय असं दुधात घालून खाल्ल तरी चालतंय ते बरकच सकाळच एक पोषण शिजवायचं नाही नाही अजिबात एक पोषक नाष्टा म्हणलं तर चालेल‌ त्यला आपण नाष्टा वेगळं काय एका दुसराच हा दूध गरम दूध करायचं आणि एका वाटीमध्ये थोडस घ्यायचं ते आणि त्याच्यात दूध वतायचं आणि डायरेक्ट खाल्लं तरी चालते त्याला शिजवायची वगैरे कायच गरज नाहीये कारण ते ओल रेडी प्रोसेस्ड असते प्रोसेस्ड असते ती प्रोसेस केलेलं असतयं हा आणि मुलांच्या साठी तर खूप फायदेकारक आहे ते कारण... मुलं तर आता शाळेला जातात जेवणाच्या बाबतीत तर कंट.. टाळा करतात त्यांना रोज नवीन नवीन कायतरी लागत अस गडबड असतीया क्लासेस असतात. तर मग हे दिलं.. तरी निवांत होऊन जातयं आणि ते एक एक वाटी जरी रोज दिलं खायाला.... तर भरपूर त्याच्यातन.. कार्बोहायड्रेट्स प्रो प्रोटीन आणि फायबर हे तिन्ही मिळून जातात. आता जी य हे करतात ग्राउंड वगैरे करणारी मुलं... ती हे खात्यातच ग्राउंड करणारी मुलंही खात्यातच मोस्टली
बर कसं असतंय ते असं गोड असतयं का काय?
हा गोडच असतयं ते खायला गोडच असतयं गोडच असत एक नट्स मध्ये मिळते आणि फ्रूट्स मध्ये मिळते त्याच्यामध्ये पण फ्लेवर हायत मँगो मिळतयं स्ट्रॉबेरी मिळतयं. आणि नट्स मधे पण अ.. अ बदाम असतयं. परत.. अ.. हे पण सगळेच नट्स त्याच्यामध्ये मिळून खजूर खारीक सगळं असतंय त्याच्यामधे.. वेगवेगळे प्रकारचं आपण जस घील.. त अस काहीतरी साडेसातशे ग्राम दोनशे ऐशी नव्वद आसपास मिळून जाते... एक किलो आणलं की... चला ते जाते एक महिनाभर जाते निवांत..
हा हा रोजे... वाटेच घ्यायचा...
हम्म एक वाटी बास होते एकदाच खाल्लं तरी ते एक नाष्ट्याला पर्याय म्हणून होऊ शकते चांगल..
हा म्हणजे नाशता नाश्ता करायच नाही तेच करायच..
खायचं गडबड असते मुलांना क्लासेस असतात मग हे दिलं की... की त्यांना आपण निवांता होतोय मग एवढंच.... आणि अ कस असतय सकाळी थोडस आपल्याला गडबड असतं... आणि मुलांच्याकडें थोडसं जास्त... लक्ष देतायच आहेत ना आपल्याला... मग ते त्यांच त्यांनी जरी... ल्ली तरी बास होतय त्यांना जरी दिलं तरी बास होतय.
हा हा
हम् आहे ते पण चांगलं परत हा आणि हा ते मी पण खाल्लं तर चालत ते आणि रात्री काय थोडं हरभरा, शेंगदाणे मुग आणि हे काय बरं बदाम वगैरे भिजवून सकाळी एक वाटीभर खाल्लं तरी चालतय. ते पण त्याच्यामध्ये पण भरपूर फायबर फायबरर आणि प्रोटीन दोन् जाते ते कच्च खाल्ल्यामुळे क आपल्याला म्हणजे कस होत की शेजवलेलं अपेक्षा कचच खाल्लं कधी पण थोडं पचायला थोडं खूप बरं पडतंय हम् त्यामुळे वजन वाढी पण प्रमाण कमी होऊ शकत.
हा हा तेलकट पण कमी करायचं अस
हा होय तेलकट आता खरं म्हणजे उन्हात जास्त त्रास आहेच. त्याच्यामुं तेल म्हणजे सगळंच कमी केलं तरी चालेल. फक्त भाजी ला तेल आणि फुलके एवढं खाल्लं तरी बास होईल. असं म्हणजे तेल खाऊच नाही जास्त
ठीक आहे, ठीक आहे.
हा चालेल तर तरी पण थोडसनी चॅट जीपीटी वगैरे वापरत असाल तर तुम्ही सगळं असं टाकू शकता प्रॉमट देऊ शकता त्याला. की असं असं आहे माझं वजन एवढं आहे आणि मला काय?
कशाला?
चॅटजी जीपीटी जर वापरत असाल तुम्ही तर
बरं, मग त्याला काय सांगायचं?
हा त्याला सांगायचं की माझं वजन एवढं आहे आणि माझी उं एवढे आहे. आणि हे माझं डायट का ठेवायलाहिजे की मी में राू शकते असं तुम्ही जरा प्रॉम दिला. त्याला तर ते तुमचं डायट तिनबन वंदेते व्यवस्थित अगदीिक अगदी प्रफेशन अगदी प्र ोफेशनल जसं डायटेशन देतात. तसं ते देऊ शकते तुम्हाला असं देतेते व्यवस्थित देत.
बघते बघते ट्राय करू.
तुम्ही जर यूज करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की ते काय आहे किंवा काय नव्हते.
हा हा
हम्म.
वक्तव द्या.
हा चालेल की चालेल बघा खरंच बघा ठीक आणि कॅ असेल तर तुम्ही हा
मसालदार ते हे सारखं होऊन जाते ना, आठवड्यातून दोन तीन वेळा.
तर वजन वाढीला ते म्हणजे गुड फॅट येतच नाहीत बॅड फॅटच येतात. मग मसाल्यांच्या जेवणामुळे
हा तेल जरा जास्त वापरलं जातं नॉनव्हेज असते. आसो हे त्यांना घरातच असं वातावरण आहे. सगळच तसं आणि ते मला आता आता जरा मला वाटतं की
चालेल चालेल आपण काय करू थोडं थोडं आपण ह्या विषयावर बोलू हं हा पुढच्या वेळेला तुम्हाला ह्याच्या बद्दल मी अजून माहिती देईन मग
ठीक आहे ठीक आहे चाल थँक यू ठेवू?
हां हां चालेल हो ठीक आहे हां.